हॅलो? हॅलो काय करू राहिल्या? काही नाही हा.
काय कामं चालूयेत पण मळ्यात?
कामा काय या असच निंदन, खुरपण
हा का आता गावात डझालं का?
हा गवत झालं ना अद्रकीत.
लई झालं?
हा. गवतच झाल, आता निंदायचं हा बाया लावून काढायचंय ना ते. ये लईच आभाळ आलं ग मागून. काय माहिती बे, लईच आभाळ आलं ना, काळ भंगार लइ
येत का काय म्हणलं पाऊस?
आला तर बर होईल ना
हॅलो?
आला बरं होईन म्हणलं. हा.
बाकीचं काय चालूये?
काय चालू आहे म्हणतो?
काही नाही बाई चालूये आराम
हाव का?
हम्.
बर बाई. काय मग काय चालूये? काही नाही, काय चालचये तरी, आताच बाजाराहून आले काही बाजारला गेल ती बाजारून काय आता जे भाजीपाला राहतो आपला किराणा भाजीपाला
हो का? बरं म
हम्म तू गेलती काय बाजारला
आ
तू बाजारला गेलती.
नाही बाई बाजारला जायची, आता दवाखान्यातून आली.
हवं का? काय झालंत ग?
थंडी, ताप काही खोकला
बरं. वावरात काय ये मंग तुमच्या
ह रतकाळी नाय आम काही माळवानी क रतय नाय सगळा सोयाबीनचं ये
बरं आहे बाय मंग काम करायचं टेन्शन नाही.
हम्म काम केल्या बिगर होत का.
आपण मंग कस राहत. कसं राहत म्हणलं काम केल्याचं
काम त करावंच लागतं ना
हा.
बाक कय नाय चालू आयब्रो करण
हाव का.
हा.
हूं
मॅडम गेल्या त्या
हाव का?
हं
हम्म.
तिची जावं आले भरपूर कटाले बाई.
बाकीच काय नाय मग काय चालायचय तरी आता आता हेच उद्या आता अदरक निनंना सोयाबीन अ सोयाबीनीचं पाहू आता हा.
हम्म कस काय आज ती पाटी मागची तयारी
भारी दिसू रायल्या.
हाव का?
पाठी आणि ते डबल पेरीले काय आता?
डबल नाही नाही एकरीचेये
ए पागल तिकडून काही तरी
हा हावं ना बरं होईन मग
तिकडं म मोडिक काय काढु मोडून पेरल दिसू राहिली ती
हाव का?
हम्म येम्हणा माय बाघाय सा लागतोच ग पाऊस बी मालायला
मळायला लागतोच म्हणा पाऊस.
म
अ
ब ममीचं काय चालू हाय काय काम बय ते.
आ.
ब मामीच काय चालू राहत कमून म्हणलं माग
ब मामी मी चालू आसन काई काम काई लाविल्या असन भेंड्या बी बरण.
हा वाटरल असं काहीतरी. हम् मॅडम बरी येती तुझ्याकडं मॅडम बरी येती म्हणलं तुझ्याकडं
हा मॅडमला आज पूजा नव्हती तिकड पुढ याला हा का?
बरं आहे मांग काय.
डोका खाल्यागत क आ
कोण काय म्हणरल
हे कल्यानीन प्रसाद दिला.
हा का
माग ते नाही आ माग पुढ बा. ते कुठं देवाला गेल त्या म्हणे थोडस काढा सांगत नाही ना असं. आणि पण पहिल्या जास्त बारीक आहे ना त्या.
याला दरवाजा बशीवला नाही का ग. आंघोळीच्या याला?
नाही ना त्याला राहिले अजून.
हा ना त्याला बसून घ्यायचां मग.
आजून काम बाकी हो.
हा मग आता काम बाकी आहे पण मग आता काय आहे.
होई ना आता एक एक हम्म
हा इकडून याला पॅक करून घ्यायचं होतं बाई पण.
आ
इकडून म्हणला हा दारवाजा पॅक करून घ्यायचा होता.
हा पॅक करायचा पण मग आता चालू आहे थोडं थोडं.
मोकळ ये मोकळ त्याला पॅक करायचं होत म्हटलं नाही का.
हा हा
मग आणखी काय चालू आहे.
बस काहीच नाही आता तरी मस्त आराम करू आलो.
हा मग काय रे मग आज दुसरं तरी काय करणार आहे. आम्ही आरामच करू राहतो आहे बाई आता पाऊस नाही तर काय आहे.
हा त्याला काय विलाजच.
हा ना
पाऊस असल्यावर गपा गपा आवरात होतं.
हा
निंतला येतो रपारप.
तेच ना मग. ते असं आहे ना मग हा.
दौऱ्या आणल्या असेल ना तुम्ही वावरामधे.
वात आणले ना
हा ना मग
आह
हम्म
चांगलाच गरजू भाई
होना गरजू राहिलाच चांगलाच धून दानं सगळ बाहेरी आहे.
काय तर
काय सांगा भाई त्याच आता पाऊसच येवू राहिलात.
लोकं वाट पाहू राहिले मग तुमचं धुणं भिजू राहिलं.
हा, वाट पाउ राहिली मला पण मग आता काय.
चांगल वाटाय पाहिजे ना
हा तेच न्हव मग काय चालू आणखीन
बाकीच काहीच नाही
मला का?
हा तर सारखचय.
हा का.
दीदी याय लागलीय इकड. तुम्ही दिदी यायली म्हणलं इकड.
दीदी रोज येते दीवस भर राहते दिदी.
दिदी काय करोल होनी इकड मग आणखी
बस काही नाही आता.
ये एल्लयंच भारी वाढलां बाई
नजर नकल हो त्यां
हे कायचं आहे पणं ते कांग कायं माहिती त्यांला ती ह
कांबरं
हम्मं
बाकी कायं चालूं ये
बाकी कायं नाहीं मं आतां
डोंगराकडे बोलवां आम्हांला एकां डिशी फिरायंला
हां यां न बाई फिरायंला कायं मं मॅडमला घेऊन बी डोंगरा मधी
मॅडमला घेऊन ये कां मॅडम आल्यां पाहिजे रविवारी चला रविवारी म्हणूंन राहिलें मॅडम अ ना बुवांई मध्येचं
पिनां करूंन मंग तिकडं वरं जाऊं
बरं बरं हम्मं बरं
खाणंपिनं करूंन आणि मंग वरं जाऊं फिरायंला
हां